वयचे आता खाली पडवा हो त्याच ना कुठला क नाही
हम
कमी पडत ब का तू ते ना ना माझ्याकडे आता तर नाही आहे ग मी दि बस तुला मच्याॉ पु
तुझ्या त क
बोलवा लागथ
कड्या द्या काारत
कशाला बोलवाला खरं असं बोलून बोलून करायचंव्हय जबाद बर मणारतीर केलाोड हम्म का ए अ अजला ए ह
मंदिरात नाहीये ग मला तर कुठे दिस ना तू काय काय म्हण ममा
कुठ
कुठं दिसना बाई मला आा
हा ह गे तथ हा तच्याय
बत
रवली ती बरा स्थान हो ते कॉल चालू
कशा करायलापू कोण लू आहे हॅलो पट केली नाही तव्हा ह त्याच कायत हम्म ह उरणण
अश
विटामिन सी फिरम लावलं तर चालते म म म्हणजे असं काही फायड इफेक्ट होत नाही ना करतो मला टाकीत चाल हम्म
अ कती कला
च तबायच चार कप्े आणून घ तपन हम्म तिल्लं बाग दवाख कामच बघाताश काय
घरात लावता ब का बाजी करताार कर तडबा तू आट उुट गते जडे जलंदारीतजत
हम् झालं ख खायलााल त काय का कश
केवढं हे करायचं अ का नाही असं दादागिरी करायला.
टेम्पो कड लावा. पटकरूट करू दहा मिनिट ह आब कशाचं बघालास. हा कशाच बघालास. वेडिंग